हॅलो.
हॅलो
हा, यालय काय आवाज?
यालय आवाज
हॅलो
हा
हा आपण ना रेसि पी बद्दल बोलुया. हम्मं
हां बोलु या की,
हम्म
हूं
मी तूला ना आज मी बनवलेली अ पराठेची रेसिपी सांगतो. हा
हूं
आ बटाट्याचा पराठा आपण बघूया, ते कशा पद्धतीमध्ये बनवायचा.
आ अग पहिल्यांदा अं थोडं गव्हाचं पीठ घेयचा
आणि त्याच्यामध्ये थोडस तांदळाचं पीठ मिक्स करायचा हम् आणि ते पूर्ण कणिक मळ व्यवस्थितपणे मळून अ थोडा वेळ ठेवायचे सॉफ्ट होण्यासाठी आणि त्यानंतर ना अ बटाटे घ्यायचा आणि ते शिजत ठेवायचे. शिजूण झाल्यानंतर म ते पूर्णपणे मॅश करायचे व्यवस्थित
हम्म
त्याच्यामध्ये मग अ फोडणी घालताना जर तुम्हाना हवा असेल तर तुम्ही कांदा ऍड करू शकता. कांदा टोमॅटो म्हणजे जे तुम्हाला आवडेल ते सगळं त्याच्यामध्ये ऍड करायचं. आणि हळद, हळद टाकायची, मीठ टाकायच, बटाट टे जे मॅश केलेले आहेत.
हम्म
ते त्याच्यामध्ये ऍड करायचं. आणि ती म पूर्णपणे एक बटाट्याची भाजी तयार करायची. म्हणजे हे मिश्रण तयार करायचा. आणि ते झाल्यानंतर ना म अ जे आपण कणिक मळलेलं आहे. अ ते घ्यायचं. त्याचा एक गोळा तयार करायचा. जसं आपण चपाती करणारये तस अ पूर्णपणे एक बाजून ते लाटायचं. त्याच्यावरती अ जे मिश्रण आहे. बटाट्याचे जे आपण केले. ती भाजी त्याच्यावरती थोडी टा म्हणजे टाकायची हं आणि पूर्णपणे ते अ व्यवस्थित अ व्यवस्थितपणे लाटून घ्यायचं. आणि ज्यांना आणि ज्यांना म तो पराठा तव्यावरती अ म्हणजे भाजून घ्यायचा व्यवथितपणे आणि मग ते त्याच्यावरती मग तुम्ही हा तो पराठा दह्या सोबत, लोणच्या सोबत अ ब्रेकफास्टला चहा सोबत तुम्ही तो खाऊ शकता. अशा पद्धतीमध्ये बटाट्याचं करू शकता आहे त्याच्या म्हणजे. पराटेचा अनेक प्रकार तुम्ही करू शकता बटाट्याचा असेल मुळ्याचा असेल. अ पालक असेल मेथी असेल अशा. पद्धतीमध्ये अ वेगवेगळे पराठे तुम्ही. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. मग तुला ह्याच्यामधलं काय आवडलं कशा पद्धतीमध्ये.
जी रेसिपी सांगितलीस ना ती अगदी सोपी पण आहे, आणि आपलं. रेग्युलर हेल्थ हेल्थ साठी पण चांगलय. आणि त्यात कसं माहितय आपण नाश. ही ही रेसिपी आपण नाशत्याला पण युज करू शकतो. पण काही वेळा काही काही गडबडीत कोणात फास्ट फूड प लागत.
हम्म.
मग आता कसं आताच्या जनरेशन. म सकाळ सकाळ उठल्यावर म्हणजे फास्ट फूड. त्या म्हणजे अस समजा कि मॅगी. मॅगी झाली परत एखाद्या अने जुसे पिझ्झा बर्गर अशा टाईपचे. त्याचे म्हणजे. जनरली मग चालू झाल्यामुळे ते खातात पण त्याच्या व्यतिरिक्त हे जे. तुन पराठ्याची रेसिपी सांगितलीस कणी.
हा.
ते सगळ्यात बेस्ट तरी आहेच आणि त्यात माझं असं मत आहे. की म्हणजे सगळ्यांनी ते करून म्हणजे डेली खाल्लेलं बरं.
हा.
आणि फास्ट हचा एक हा एक चांगला गुणधर्म आहे की. ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक पण आहे चांगलं पण आहे ही रेसिपी तरी ट्राय करून ब. तुम्ही.
हा आणि मॅगी मग तू कशा पद्धतीमध्ये बनवतेस.
मॅगी मॅगी. पण सगळ्यात सोपीशाली प पद्धत म्हणजे मी काय करतोय. कि आता व्हेज मध्ये पण कर. काही जण आणि काही जण नॉन व्हेज मध्ये पण करतात मॅगी व्हेज मी व्हेज- टेरिन आहे म्हनतर मी माझी पद्धत. कि मॅगी घ्यायची आपली म. मी रेग्युलर तरी आटा मॅगी म्हणून घेते कारण की त्याची एक. बेस्ट काय माहिताय बाकीचे मॅगी. मध्ये कस मैदा असतोय आणि मी आटा मॅगी म घेतो म्हटलं ते कसं. आपल्या शरीरामध्ये पचन पण जाते आणि म मैद्याच- ते ते पूर्ण एक दिवस घेते ते पचायला आणि काय काय वेळा कि नाही. पोटा पोट दुखणे किंवा भूक न लागणे ते लवकर पचत नाहीत ना मैद्या- पदार्थ त्यामुळे आटा मॅगी ही सगळ्यात बेस्ट असते. त्यासाठी ती मॅगी घ्यायची त्यात घालण्यासाठी- ते मी टोमॅटो परत कांदा. आणि त्यात थोडीच लस चटणी परत हळद- आणि त्यात मॅगी मसाला घालून मी ते ग्रँंड करतोय पूर्ण आणि त्यात हे पण घालतो. कोथिंबीर घालतोय. मग ते घालून की नेहमी एक चांगली अशी पेस्ट तयार करते.
हा.
पेस्ट तयार करून घेतल्यानंतर आपण त्या म्हणजे आता मिक्सर ज ते आपण बारीक केले ना पेस्ट ते घ्यायच मग आता त्याला आपण नीट अस म्हणजे भाजी म अस परतताना ते आपण परतत नाही का-
हम्म.
ह ते कि नाही आपण चांगल पैकी ते ग्रँड करून घ्यायच आणि ते याच्यात तेल -तेल घ्यायच आणि ते त्यात चांगल्या पैकी भाजून घ्यायच. भाजून झाल्यानंतर- एक पाच मिनिट त्यात थोड पाणी ओतायच आणि राहिलेला जो मॅगी मस्. झाला कि तो त्यात ओतून द्यायचा आणि वरून आपण हे अ ह हेग काय म्हणतात त्याला अ कोथिंबीर टाकून घ्यायची ज्यावेळी तू पूर्णपणे छान अस म्हणजे शिजेल टोमॅटो ते सगळे शिजेल.
हम्.
त्यात आपण तडका द्यायला आपण हे युज करणार ना पहिला कांदा
हम्म.
हम् त्याच म्हणजे एक चांगल अस तयार होईल तडका देऊन ते मग त्याच्यानंतर आपण मॅगी घालायची. मॅगी घातल पाच दहा मिनिट त्याला घालून जरा थोडा वेळ हलवायच. मग थोडा वेळ्याने जिम मिक्स म्हणजे त्या मॅगी मध्ये जे जे हे आहे की नाही आपल अ मिक्स टमॅटो ते ते बारीक केलेल. ते त्यात लागल ना तर पाच मिनटांने किन त्यात पाणी ओतायच. उलटून ठेवल परत पाच मिनिट ठेवायच तसच मग थोड्या वेळने आपली मॅगी तयार कर तयार होते. आणि त्यात जो म्हणजे नंतर खाताना ते ना आपण चटणी पण लागते ना त्याला. काय म्हणजे मी माझे माझ्या पध्दतीने मी चटणी चटणी पण तयार- ते ना काही काय नाहीतर काही काही लोक सॉस पण युज करतात. पण मी चटणी तयार करते मग त्यासाठी कच अ मि कच्ची मिर्चीी मिर्चीीची क ची मिरची परत हे लसूण. कोथिंबीर हे तीन - तिनी घ्यायचे आणि तिनी तीनी ची ना म्हणजे मिक्सर मध्ये ग्रांड करायचे भाजता मग ग्रँड झाल्यानंतर त्यात थोड म्हणजे आपल्याला जस म्हणजे
याच्या स्वादानुसार जे मीठ लागते रेग्युलरच ते घालायच आणि ना त्याच्यासोबत मिक्स करून खायच तस आपण हे करतो ना. हा समोसे चटणी वगैरे करून खातो ना तस ते खायच. छान बेस्ट वाटते आणि त्याचसोबत जर तुला नॉन व्हेज जर पाहिजे असेल तर त्यात पण येते ना. जसे की आता समज मला अंडीच्या पद्धतीने पाहिजे असेल हम् काय काय लोकांना अंडीच आवडतंय काय काय लोकांना असं म्हणजे चिकन, मटन वगैरे घालून आवडतय, पण माझ्या बहिणीला एक्झॅक्टली करून कीनी अंडीमध्ये मिक्स करून करायला खूप आवडते त्याला. मग त्यावेळी पण काय करतो मी तीला जास्त बी नाही असं गाडा असं हे व्हावं आणि टेस्ट पण व्हाव, आणि म्हणजे सूपची गरज पडू नये म्हणून आम्ही दोन टाम- टोमॅटो घेते परत मी त्यात लसूण, कांदा, परत चटणी आणि थोडस मीठ, मॅगीच पा मॅगी मसाला